हे कॉल पण रिसिव्ह केल्याबरोबर लगेच हे होत नाही. कनेक्टिंग म्हणून गोल-गोल फिरतो. हित.
ते कनेक्टिंगचं सर्कल थांबल्या ना मग आपला हॅलो आवाज जातो.
हा. हा.
अजून त्यांचा ऍप मध्ये पण मॉडिफिकेशन चाललं असेल ना.
होय रोज अपडेट काय-काय-काय-काय असतातच. आधी सगळं वेगळं होतात. सगळ फॉनरमेट. पण सगळं वेगळं केलं हम्. आणि ते खाली रेटरी म्हणून असं खाली येते त्याच्यावरती क्लिक केलं. तर फ्लिक पण होत नाही.
आणि इव्हन ते बँक डिटेल्सला पण ते डीमच दिसते अजून
होय ते पण बघितलं मी.
ते आता असं की सगळ्या टास्क कंप्लीट झाल्यावरच कदाचित ते चेक झालं. कि मग बँकेेततील टाकता येतील.
आणि ते सर्टिफिकेटचं पण काहीतरी आहे. तिथं पण नो डॉक्युमेंट्स दाखवते. टाक कमप्लीट झाल्या नंतर मग सर्टिफिकेट.
मग येल ते हो तुला ॲप पण बनवायला शिकवलं असेल का ग.
अ होय. आहे की अँड्रॉइड आहे की. प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये अप बनवण्यासाठी.
कारण आता किती ऍप येतात सतत.
होय. ॲप साठी ट्रेंडिंग साठी ते आता ॲप मध्ये पण. लईफ फ्रॉड आहे.
हा
होय फ्रॉड ऍप पण आहेत.
आपल्याला प्रॉपर ऑथेंटिक ॲप बनवायचं असेल तर कसं म्हणजे काय करतात. कुठल्या लँग्वेज मध्ये हो.
अ अनड्रॉइड मधून फास्ट होत. जेवामधून. पणहोत पण कोडिंग टाईप. करायला जास्त टाइम जातो. म्हणजे फ्रंटँ अँड बॅकंड सगळं मॅन्युली करायला लागत. पण अनड्रॉइड मध्ये फ्रंटेड मॅन्युअली करायला लागत नाही फक्त म्हणजे त्याचे रेडी असते फक्त ड्रॉईंन ड्रॉप वगैरे त्याच्या शेपनुसार म्हणजे किती साईजचा फोन आहे म्हणजे फोनचे शेप्स पण साईज वेगळे-वेगळे असते ना प्रत्येक हेचि मग त्याच्या साईजनुसार वेगळं-वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक मोबाईलच्या शेपमध्येध्ये ते ऍप परफेक्ट दिसायला पाहिजे म्हणजे फुटायला वगैरे कुठलं नाही पाहिजे ते
हम्म
आणि ते त्याच्यामध्ये बरोबर बसाय पाहिजे आता गुगल वरती पण तुम्ही बघितला एक एक वेबसाईट आपण ओपन केल की फोन मध्ये ते नीट दिसत नाही अस इकड तिकड पसरल्यासारखं दिसतंय मग ते ते वेबसाईट आहे ती फोन साठी नाही आहे फक्त लॅपटॉप साठी किंवा टॅब साठी वेबसाईट आहेत
हा तिकडे लिहिलेलं असतं
हा मत तस व्हायला नको मग ते फोन मध्ये पण फिट व्हाय पाहिजे म्हणून त्याच्या साईड त्याच्या शेपने पण सगळ प्रोग्रामिंग कराव लागतेय म्हणजे एकदा जर का वेसाईट बनवली तर ते प्रत्येक शेपलासाठी त्याची मीडिया क्युरी लिहायला लागते म्हणजे प्रत्येक मीडियाला बस
प्रत्येक ह्याच्यात बसायला पाहिजे कुठल्या पण फोनमध्ये पण आणि मग लॅपटॉप आणि पीसी ला पण
होय सगळीकडे बसायला पाहिजे असं असं मग ते अँड्रॉइड मध्ये कसं फ्रंटेंड तयार असते म्हणजे शेप्स तयार असतात त्याच्यामध्ये फक्त ड्रगड्रॉप करून फ्रंटड तयार कराय लागते आणि बॅकडचा फक्त कोड लिहायला लागतोय त्यामुळे अँड्रइड मधून मोबाईल जास्त म्हणजे फास्ट तयार होते
एक ऍप तयार करायला साधारण किती वेळ लागतो कार ते डिपेंड की त्याच्यात काय काय फीचर
हा फीचर्स आहेत परत कस्टमर पहिला सांगताना सांगतेय आस पाहिजे पण ते झालं की त्याचा आणि वाढ अस नको तस पाहिजे आणि परत ते पहिला सांगताना सांगते आणि बदल खूप वेगळंच पाहिजे
हा ते कधी कधी ते पहिलं व्हर्जन बघून असं वाटतं की अरे न ह्याच्यात हे पण ऍडवा्हाय लागत म्हणजे बेसिक व्हर्जन बघितलं की माय लोक लोकाचे असे डोक्यात मग याय लागतात ना अजून अजून
मग काही सहा महिन्यात होत्यात काही वर्ष लागत्यात काहीला दोन तीन वर्ष पण लागत्यात
हो बापरे एवढं
हो त्याच्यावरती मग पॅकेजेस त्याच्यावरती अस ना पर इयर पॅकेज एवढं मग सेकंड इयर ला पॅकच अस असं असत
अच्छा म्हणजे आता आमच्या आमच्या एन जीओचं एक ॲप आहे त्याच्यात ना आम्ही रोज सकाळी आपण ऑफिसला पोचल नाही तरर फिल््डवर जाणार असेल ना तर तिकडनं तिकडं पोचल्यावर लॉग इन करायचं आणि तिकडे लिहायचं की रीच कुठं कुठं पोचला म्हणजे ऑफिसवर आहे का फिल्डवर आहे का कुठे आहे आणि मग ते ना तो ते पंच करून घेतो आणि जेव्हा तुम्ही स सुटता ऑफिसमधन किंवा नाही का तुमची ड्युटी ऑफ होते एक्झिट होत तेव्हा परत लॉग आउटला जायचं परत रिझन टाकायचं का तुम्ही म्हणजे रिझन काय टाकायं का तुम्ही कुठून निघाले कारण कधी कधी आपण एका लोकेशनला लॉग इन करतो आणि दिवसभरात आपण जर फिल््डवर असेल तर दुसऱ्या लोकेशनला लॉगआउट करू शकतो ना मग ते आणि त्याच्यात सगळं येतं म्हणजे जर मला सुट्टी टाक कायची तर मी त्याच्यावर सुट्टीचं ॲप्लिकेशन जर मला लेट झाला समजा म्हणजे स्वाईप करायची ड्युटी म्हणजे आता समजा माझे न ते साडेपाच आहे पण मला एखाद्या दिवशी उशीर झाला तर मी दहा लागेले मग माझं दहा ते साडेसहा होईल ना मग मग स्वाईप रिक्वेस्ट पण त्याच्यात टाकायची आणि कधी कधी आपण पंच करायला विसरतो नाही का संध्याकाळी समजा आपल्याला उशीर झाला घाय झाली तर आपण पंच करायला विसरतो ना मग ते पण रिक्वेस्ट टाकायची आणि त्याच्यात आपोआपच त्या दिवशी कोणा कोणाचे बड्डे असतील ना आमच्या अख्ख्या एन जी आहेत भारतभरात कुठले पण तर त्यांचे येतात की आज ह्याच चा बड्डे किंवा वर्क ॲनिव्हर्सरी त्या त्या दिवसाला लगेच तिकडे खाली येतं की आज ह्या या ब्रँडसला आहे
त ना
नाही नाही अख्ख्या आमच्या एनजीओ मध्ये ना म्हणजे आमचे भारतभर काम चालतं
हा मग तेच ककी म्हणजे तुमच्या हा तुमचं कुठं कुठं आहे तिथले येतील ना
हा सगळ तेच ना मग अख्ख्या एन जीओ मध्ये कुठल्या कोणाचा बड्डे असेल तर येत कुठल्या कोणाची वर कॅनव्हस अस त येत आणि त्या आपण त्या पवर विश पण करू शकतो
हो हो
आणि ते कधी कधी ते गणलं की भंगार बणत ना कि ते काहीच घेत नाही
अ त्याला जर का ओव्हरलोड म्हणजे सर्वर्हरला जर का वरती प्रॉब्लेम आला ना तर ते पला ऍप नाही सपोर्ट करत इथं फोनमध्ये काय नसत सगळं सर्व्हरवररती असते तिथं सर्व्हर मध्ये काहीतरी झालं त्या लेक्ट्रसटी नाही भेटली किं त्यािच स्टोरेज वगैरे असं काहीतरी झालं की मग तिथ प्रॉब्लेम य
अर आम्हाला असं वाटतं की अरे आपल्याच फोनला काहीतरी झालं मग आम्ही आपले आमचेच फोन रिस्टार्ट कर काय पळ
नाही फोनचा पण प्रॉब्लेम असू शकते असू शकते ते फोन पण प्रॉब्लेम तुमच्या सिम कार्डचा नेटवर्क इश्यू असेल किंवा तुमच्या फोनची जी रॅम आहे त्याच्यामध्ये जे इनफ स्पेस त्याला पाहिजे ते भेट तरी पण प्रब्लेम येऊ शक अस नाही की सर्वरलाच काहीतरी झाले की आपला प्रॉब्लेम आहे असं नाही त परत तुमचे जी फोनची जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी अपडेट केलं असेल किंवा काही चेंजेस केले असले तरी सुद्धा पला प्रॉब्लेम मिळऊ शकते कार की ती ओ एस ते आपला सपोर्ट करू शकत नाही
नाही म्हणजे आम्हाला पहिले नव्हते पण काय झालं लोके नाही आता फीलल्डवर पण काम असतात आम लोक काय करतात सकाळी सांगतात की आम्ही फीलल्डवर चालो डायेक्ट आणि जातच नाही आणि दुपारन सांगत तीथ ऑफिस सकाळी ऑफिसला यायचं दुपारला सांगायचं आम्ही फील्डवर चालो आणि जायचंच नाही मग ते ताळमेळच नाही लागत ना कुठं कि कोण कुठे आहे कोण कुठे आहे मग त्याच्यासाठी आता ते आम्हाला आता ते लोकेशन आपआप घेत होतो पण ते टाकायला लागतं तसं आपल्याला की मी आता समजा फॉर एक्झाम्पल मी आता एक एक्स वाय झेड स्कूलमध्ये गेले आणि तिथून लॉगआउट करते तर मला असं टाकायला लागतं की मी या एक्स वायझेड स्कूलमधनं आता लॉगआउट करते
हा म्हणजे स्कूलच नाव तुमच्या क कॉन्टॅक्ट नंबर जर तिथं एन जी ओमध्ये असतील तर तुमचा आता फोन कुठल्या लोकेशनला आहे ते गुगल थ्रू कॅप्चर करून तिथं सेव्ह करता येते तसं पण करता येते तुम्हाला मॅन्युअली टाकायची गरज नाही तुम्ही तिथून डायरेक्ट फक्त लॉग आउट केला तुमचं लोकेशन ऑन पाहिजे खरं तिितन केला तर तुम लोकेशन टो कॅप्चर करते पण लोकेशन मध्ये पण गडते कारण की माझ्यासोबत पण असं होत मी सरकंजी मध्ये वाचले की खोतवाडीचं लोकेशन लागत कते
ह आणि नाही पहिले आम्ही असं म्हटलेलं आमच्या हेड ऑफिसला हि असं ठेवा की तुम्ही तिथ तिथं गेलात ना तिकडनं एक व्हॉट्सअप ग्रुप करायचा आणि तिकडनं लाईव्ह लोकेशन म्हणजे करंट लोकेशन पाठवायचं पण ए-एक एक महिना असं करून बघितलं पण नंतर आम्हाला असं कळलं की त्याच्यात पण फ्रॉड करता येतं.
होय, लोकेशन चेंज करता येतं की आपल्याला. म्हणजे हे लोकेशन दाखवायचं नाही मला दुसरं टाकायचं एडिट करता येत.
हा. मग ते असं व्हाय लागलं मग शेवटी मग ते हेड ऑफिसवाले म्हटले एवढ्या कुठानेच नको करायला तुम्हाला आम्ही ऍपच देतो त्या ऍपमध्ये काही तुम्हाला काय करता येणार नाही कारण त्याचं सगळं ते हेड ऑफिसवरन बनवूनच तिकडून आलाय. आम्हाला त्याच्यात जास्त काय हॉटेलमध्ये काही म्हणजे माहीत नाही फक्त आपल्या कामापुरतंच आम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलंय.
हं हं.. अ जर का तुम्ही फोट फोटोज वगैरे त्यां तुमच्या कामाचे असे अपलोड करत असला, तर तुम्ही जीपीएस कॅमेरा म्हणून पण आहे गुग त्योच अँप त्याच्यामधून फोटो काढून जरी टाकला ग्रुप ला वगैरे तरीपण चालतंय म्हणजे तिथ तुम्ही किती टाईम ला होता? कोणत्या लोकेशन होता? ते लोक केशण च आठवत नाहीत आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाहीत.
हा तो डायरेक्ट गूगलवाला आहे. पण कसं होतं ना गं, काय काय थोडेच लोकं असे असतात चुकीचे कामं करणारे.
हम्म हम्म, होय त्याच्यामुळे बाकीच्यांच नाव हे होतंय.
म्हणजे काय एक दोघं एक दोघांनीच असं केलं असेल का नाही, का लोकेशन फ्रॉड केलं किंवा असं अ फील्डवर जातो म्हणून नाही गेले वगैरे. का काय माहिती त्यांनी कदाचित नेमकं ते आवाज पहिल्यांदा केला असेल आणि ते पकडले गेले असतील. पण त्याच्यानंतर तर हे स डिपच आलंय, आणि आजकाल सगळीकडेच ते असतच ना. मग तर पहिले आम्हाला कसं मस्टरवर सही असायची, गेलं की मस्टरवर आपल्या नावा पुढं सही करायची, बा बाहेर चाललं असेल तर आऊट आऊट कशासाठी ते लिहायचं आणि सही करून जायचं.
हो हो. मग तुमच्या अ ऑफिस मध्ये असं थ फिंगर थम्बचं प्रेझंट वगैरे असं नाहीेए का? म्हणजे त्याच्यावरती पण म्हणजे आपल्या स थम्बच्या हे रेशा ते तळ कॉ
हम्म हम्म, नाही ते कसं होतं आता आम्ही काय पूर्ण वेळ ऑफिस मध्ये नसतो ना.
नाही तुम्ही इन कधी झाला आणि आऊट कधी झाला त्या टाईमला इन झाला की इन साठीचं थ असतंय आणि आउट साठीचं थम्ब वेगळं असतंय.
ह म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये तसंच आहे, म पुणे महानगरपालिकेत तसंच आहे, पण आमचं कसं आहे आम्ही कधी पण फील्डवर जाऊ शकतो ना, म्हणजे आम्ही स्कूल्समध्ये काम करतो तर कधी ही इम मर्जन्सी आली एखाद्या स्कूल मध्ये, तर असं प्री प्लॅन नसतं, की आ मग शाळेतनं फोन आला काहीतरी इमर्जन्सी आहे या तुम्ही बोलायला. मग आम्ही अचानक जातो आणि मग उशीर ज जर झाला, साडेपाच ला वगैरे शाळा सुटतात ना, मग आता आम्ही जर आता कसं आहे आमच्या काही काही शाळा तीस तीस किलोमीटर वर पण आहेत. मग इथून तीस किलोमीटर जायला आणि परत तीस किलोमीटर ऑफिसला यायला नाहीच परवडत ना. मग तिकडे फील्डवर असेल तर उशीर झाला तर तिकडून तसं घरी जातो, मग आउटचा थंब कसं
हम्म
मग त्याच्या हम्म त्याच्यामुळे मग ते थंब नाही आम्ही करत. नाय तर असं कंटिन्यू तुम्ही जर ऑफिसमध्येच बसून काम असेल तर मग सकाळी गेल्यावर अन बाहेर निघताना असं ती थंब होऊन जातं.
हम्म.
तस फोन नंबर्स घेण्यासाठी पण चालतंय, म्हणजे ऍप मध्ये फोन फिक्स करायचे नंबर सगळ्यांचे आणि त्यांच्या नुसार तुम्ही कुठ त्या लोकेशन त्यांनी ट्रॅक करू शकतात.
हा.
पण, त्यांना ऍप साठी त्यांना चार्जेस पण तेवढं पे करायला लागणार. कारण कि लाईव्ह असणार ना ते, कायम चोवीस तास लाईवस असणारं. पण तुमचे नंबर वेगळे वेगळे कराय पाहिजे, म्हणजे ऑफिस